होय हॅलो.
हा बोला येतोय नावाज.
होय होय येतोय.
हा काय करायला हो हो.
काय नाही बघा चालले आता स्वयंपाकच बघायचं जरा आता. सकाळपासून हॅलो हॅलो मध्ये हाय.
हा तसच चालय उद्या एक दिवस काय म्हणायचं.
होय होय मी एक तुम्हाला नंबर पाठवतो. ते तुम्ही त्यांना पण करून बघा काय कॉल. हा.
हॅलो. हा झोपू दे गप शांत बसू दे. थांब फोनवर बोलले बडबड करू नकोस सरक.
हं हं हं हं. आणि काय म्हणतय तुमचं काय निवत. हाय हं हं हं.
हो नेवांतच आहे बघा तुमचं काय स्पेशल जेवण.
काय नाही बघ आता हे हे करायची भाजी ती कांद्यायची नसते.
हा हो हो.
कांद्याची भाजी ते मुलांना लागत नाही आता ते आणि भाकरी करायच. च सकाळच जरा कालवण आहे.
हा हा.
आता भाजीन ते करायचं जरा गरम गरम केल्यावर लगेच द्यायचं आता म्हणून आता थांबले.
हो का हा हा.
हम.
आम्ही पण आजरा घ काजू. परीच भाजी बनवावं म्हटलं ते चाललंय आमचं मण
हा हा म्हणजे मसाला ते घालून म्हणजे पनीर ते घालून करताय काय
नाही फक्त काजूके मिक्स नाही करायचं काजू करेच
अ मग त्याच्यात काय काय चालतय ह हम
अ ते बघा काजू असते ना आपलं
हा हा
हा मग काजू घ्यायचं मग काजूला असं दोन फोड करायचं त्याला
हा हा
दोन फोड गेले की मग ते चांगलं अस जरा तुपात वगैरे जरा भागून घ्यायचं जरा थोडस लालचर व असत हा मग थोडं लाल झालं की मग ते काढून परत एक एक पासा काजू पाण्यात भिजू घालायचं
हा हा
हा म ते बिज घातलेलं मिक्सर मध्ये फिरून बारीक करायचं परत गरम मसाला धनिया पावडर काजू कीचा मसाला हे सगळं लागते त्याला
होय काय म्हणजे असं आलं लसूण असं
हो हो हो हो ते पण आलं लसूण पेस्ट करायचं परत कांदा अजून टोमॅटो असते ना हे पण कट करून घ्यायच कट करून हा भाजायचं पहिला हो हो कारण भाजलं ना त्याचा वास येत नाही म्हणजे भाजल्यानंतर म कारण कांद्याच टमॅटोचा वावास येतो आहे
म्हणजे नुसतं कांदा आणि टमॅटोच भाजायचं आणि मिक्सरमध्येध्ये हे करायचं बारीक
हो हो ग्रेवी कराय त्याची
हा हा हा
हा असं मग नंतर ना काय फोडणी टाकायचं मग थोडं तेल आपाण आल लसूण पेस्ट परत हे ग्रे् टाकायचे आणि ग्रेवी पण ना जास्त उ जरा परतवून घ्यायचं कारण त्याचा वास पण सुटत नाही ना त्याला भाजल्या नंतर म हा जास्त मसाला हो हो हा तिकट वगैरे सगळ घालून छान हा एक एक जण घालणार ते घालते वाडतं पण मी नाही घालत ते
हा म्हणजे अ चटणी घालायची नाही बुका घालायचा मी हे पण असलं करून
आम्ही भाजीला ते खोबरच वापरत नाही जास्त फक्त हच्या हेच आपलं कांदाला हे टोमॅटो एवढं ग्रेव करून घालते मी छान होते
हा होय न म्हणजे करून बघायचं नाही म्हणजे सगळ्यांचं जरा वेगवेगळे असत नाही करायच टॅक्टर
हो हो हा तेच
कांदा टमॅटो काजू सगळ मिक्स भ आणि मिक्सर म कर नाही एक एक जण म्हणजे कांदा टमॅटो काजू असं सगळं एक एक तरच भाजून सगळे मिक्सरमध्ये बारीक करत नाही जास्त कोण कोणत हा म्हणजे तुम्ही आधी काजू बारीक करून घेताय नय असं भिजवले
हा, हा भिजवायचं वेगळं परत भाजून घ्यायचं, असं दोन करायचं.
हा हा हा.
भिजवायचं म्हनता नई भिजून घ्यायचं कळल ते पासा तेवढ्या पेस्टीसाठी म्हणून घालते म्हणून भिजु घालून.
जवलेले भिजवलेले बारीक करून घ्यायच आणि भाजलेले परत ते काजू घालायचं त्याच्यात.
हा हा नंतर ना लास्ट ला, हो हो आणि तुम्ही बघा ना एकदा फक्त त म्हणजे लेकरं जर खात अस तीलना घरी, म्हणजे तुपातलं खातात का काय? अस
होय खातात की.
हम काय करा माहिती काय उग तुम्ही हा उद्या तुम्ही फक्त भाजी करू नका फक्त म्हणजे ट्राय करा किती छान म्हणजे अशी एकदम टेस्टी लागते, म्हणजे थोडस काजू घ्या, मग तुपात भाजून घ्या, थोडस लाल होवस्तर आणि किती छान आणि टेस्टी लागते बघा.
हम्म, नही बघते कि आता, करून बघते की ते म्हणजे जर लागलं ना ते मनी त्याच्याबरोबर चपातीच करताय काय काय असं? रोटी करताय मैद्याची? हा हा.
ती कुठ घरी जमत नाही ना, त्यासारख
नाही नाही होत ते, ते कस कठीण कठीण आणि असंच होतय नाही ते, चावायला चावत पण नाही ते नाहीतर ते मग पराठा मिळत क नाही तसं आनया पाहिजे ते. भीडते ते हा, नाहीत हे बघ कि करून काजूच ते कधीतरी आता.
हा नाही खायला पण फक्त म्हणजे तुपात भाजून काजू चार चार द्याय च म्हणजे असं ते पण टेस्टी लागते.
टेस्टी लागते काय, नही बघते किती पण काजूला लई हवरे आहेत आमची. लई काजूला हावरेत त्यांना का जु मी बघितल क नाही लपूनच ठेवतेय, मी त्यांच्यासमोर ठेवत नाही जास्त.
एक तर काजू लई महाग आहे आता.
होय लयिच काजु त्यांना हे करतेेत. आण्टलं की मी लपवून ठेवत्या काजू.
हा आम आम्ही लहान असताना तसच सांगु का तुम्हाला आता खायला प्यायला मला म्हणजे सासरी तर काहीच म्हणजे असं कमी नाही, सगळं सगळं आहे बघा म्हणज जे मा मागते ते सगळं आहे, आम्ही लहानपणी असताना कस काजू ब दाम मणा हे महाग असल्यामुळे जरा तेवढं कोण ला
बघूनच हा नुसतं, कधी तरी एक मिळालं की खुश व्हायचं.
हा मग आमची आजी तर तुम्हाला सांगते काढून ठेवायची डबेत घालून. आणि होघं पाठीमाग लागणार दे, कपाट उघडले की दे, म्हणणार ते नाही तेवढंच एक एककाच देणार मोजून बघा.
होय तसच कि, अन आता आमचं पण तसच आहे, आमच्या पण तिकडे तसच.
तेच आता घरी एवढं म्हणजे काजू असतंय, बदाम असत ते सगळं असते नको वाडते, तोंडाला पण लावू नको वाटते खायला. तसच पडून असते ते.
ते आता मुलांच सगळ म्हणे
हा आता सगळ्यांना सगळं खायला भेटायले आणि पण खात नाहीत सगळं असं.
आणि त्यांची हाय तशीच एवढं खाऊन.
हो तस, तेच ते आम्हाला तेव्हा खायाला भेटत नव्हतं. हो हो.
हा
तेव्हा खायला भेटत नव्हतं सगळं मागत होतो आम्ही आता अजून पण खाऊ वाटत नाही
होऊ वाटत नाही असं झालंय ते आणि पहिलं कसं केमिकलच ते जास्त वापर नव्हत आता हे ह सगळ्यात केमिकल ह
हो हो तेच
झालंय मग तुम्ही असं ते बटर असं काय म्हणतात पनीर ते कसं करताय तुम्ही असंच करताय काय
हो हो ते पण सेम असंच आहे आणि फक्त पनीर तुम्ही म्हणजे पनीरची भाजी वगैरे बनवलेलं घरी कधी
अशी म्हणजे बनत नाही नाही ते चांगली म्हणून असं कधी झाड जात
नाही अ छान होत ते बघा तुम्ही मस्त होते सेम अस दे पण ह्यासारखं फक्त त्याला ह ज काजूकरी मसाला त्याचा पनीर मसाला असतोय
हा हा ते घालायचं काय म्हणजे पहिलं आल्या लसूणची पेस्ट घालायचं तेलमध्ये
अ हो हो आणि हे पनीरला काय करायचं माहितीय का अ आपण ते आ आणल्यावर कट करायचं आपल्याला जसं पाहिजे तसं कट करून मग ते तेलात तळून घ्यायचं चांगलं
हा
पनीर हा मग तळून घेत म्हटलं की मग पाण्यात बुडून थोडस प्रेस करायच त्यात थोडंस ते रबर सारखं असतं ना
होय होय हा मगे एक बी मी केल नाही ते तळलं असं भाजलं त्याला आणि घातलं क नाही ते कठीणच झालं
होय का
पनीर असं किरवीत घातलं ना
हा नाही तेलात तळा मग पाण्यात टाकून थोडंसं प्रेस करा पाण्यात टाकायच थंड पाण्यात
टाकायचं हा मग तेही पाण्यात टाकलंच नव्हतं ते म्हणजे जास्त तिला तळायचं का असं आपण नुसत फ्राय करतोय तेल घालून तसं
नाही नाही नाही थोडं जास्त तेल टाकायचं थोडस असं तळायला
हा हा हा तसं करायचं काय
हा मग ते पाण्यात टाकून असं हाताान थोडं प्रेस काढायला करायचं त्याला मग आणि पनीर लास्ट ला टाकायचं जरा
सगळं हा हा सगळं अस शिजल्यावर टाकायचं आणि बंद करायचं
हो हो
हा हा म्हणजे पनीरचा मसाला घालायचा हा
हो हो आणि पनीर मला आवडत नाही खायला मी बनवत पण नाही जास्त ते
होय नाही आमच्या मुलांना लय आवडतय पनीर
हो बरं आहे चांगलंय पनीर तस पण काय माहित आहे पनीर आवडतच नाही ते मला तर
आ होय न
हा आता माझ्या पण मिस्तरांना कसं सगळं पाहिजे म्हणजे असं जवायला
वेगवेगळं लागतय
हम्म हो हो
तुमचे मिस्टर काय करतयत
त्यानी कामाला म्हणजे साहित्यिक कामाला आहे कती.
हा हा मी तिसऱ्यांदा विचारलं काय तुम्हाला.
अ अ कसर लक्षत आत्नयनलरी.
लक्षातच राहत नाही विचारलंय की नाही आणि ल जाणार पण बोलून बोलत की नाही लक्षातच राहि नाही झालंय ते
हो तेच क रात नाही.
आता ती पनीरच कधतरी आता करून बघते घे दोघ म्हणजे अ कांदा टमॅटो भाजून घ्यायचा त्याच्या. कांदा टॅमॅटोमध्येध्ये आता ह्याच्या्यात काजू घालायचं का नाही पनीरच्या ह्याच्या्यात. हो पिस.
पनीस नाहीरा. नाही नाही पनीरच्या नाही करायचं फक्त काजूकरीला करायचं असं ते.
हा हा त्याच्यात काजू घालायला नको ना म्हणजे पनीरच्या मसाल्यात.
नाही नाही नाही नाही पनीरचं नको फक्त पनीरची भाजी बनवायची ते.
हा हा आणि ते आ आलं लसूणचं पेस्ट. आणि त्या आपण केलेली गिरवी कांदाची आणि टमॅटोची
हो हो हा हा नाही कोणी मण घालायचं नाही.
लगेच हा हा.
ते हे भेटते बघा कसूरी मेथी
हा हा असतय क लगेच आण का दोन बी हा.
हो.
हा काय म्हटलं?
कसुरमेथी वापरायचं असं भाजी केलं तर कोथिंबीर नाही वापरायचं म्हण.
होय ना तचा वास पण छान येते ोडा कसत तु म तिचा.
आणि ते ना भाजी लास्ट ला घालायचे ते. पूर्ण झाल्यावर कसून मती घालून फिरवून ठेवाय झालं मग हो.
ठेवायचं म्हणजे आता कसं करायचं. अ ते कांदा टमॅटो भाजून घ्यायचं.
हॅलो आपण परत बोलू टाइम झाले ना म्हणजे पुढच्या
हा हा होय होय परत आणि हेच विषयावर बोलूया घ्या हा. ठेू काय.
हां.
तुम्ही आता फ्री आहे काय.